हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा तेच जॉबचं म्हणाल तो मी. तुम्ही प्रमोशन होते लवकरपर्ंत इनकिमेंट लही होत नाही. इनक्रीिमेंट थोडीच होतय.
कावु कशाला?
आता फार्मा जर इंडरट्री म म्हटलं.
हा
किती दहा टक्के आणि बारा टक्के इनक्रीिमेंट होते लही होत नाही. इनक्रीमेंट.
हेच की.
आपल्या पेमेंटच दहा बारा टक्के म्हटलं. नाही. आता जरी पेमेंटचा दहा बारा टक्के म्हटलं तरी दोन लाखां दोन लाख वीस हजार होते. नाही दोन लाख दहा हजार होते. एवढंच होणार आहे.
हम्म.
ते जास्त होतच नाही ना ते
होय. शेवटी मग परत तुमचं काय शिक्षण प चांगलं असत दोन चार वर्षाचा
त्यातून तुमचा परफॉर्मन्स पाहिजे चांगला त्यात.
परफॉर्मन्स काय एक्सपिरियन्स वग राहतो सोडच मॅरज ला आपल्या ह्याला रूनचर एच आर ला धरून जरा
ते पण आहेच सोड.
हा
धरून राहिल तरी पण सते आपल्या पण कराय ते करायच लागणार आहे ना. असं थोडीच आहे की त्यांना धरून राहिले मग सगळंच सोड तेच कि त्यात
त्याला एक्सपिरियन्स देणार तोपर्यंत तुमचं सगळं मागं पडते.
हा होय एक्सपिरियन्स मध्ये घेऊन कसं होतं डायरेक्ट चालू होते ना वर्क चालू होतंय.
एक्सप्रेस वाल्यांच घेतटला तुम्ही म्हणा. मग डायरेक्टर वर्क चालू होतय सगळ कंपनीला प्रॉफिट. आणि कसं होतंय एक दोन तीन हजार रुपये वाढवून जाऊ देत म्हणत्यात कंपनीवाले. पण खरं हे असं एक्सपिरियन्सलाच हे करत्यात.
तेवढं जरी वाढलं तरी प्रॉफिट ढीग आहे ना कंपनीला.
होय.
इकडं वर्क वर्क आहे परत त्यांचं इन्सेंटिव्ह वगैरे आहेच की त्यांना आणि
हो वाढतय इनसेंटिव आ नि होय.
तुम्हाला पी एफ अशिल की आता.
होय माझ होतय कट होतंय की पि एफ वगैरे.
किती होतय?
माझा पी एफ कट होतोय आत्ता अन्स्टेबल मला साडेसतराशे रुपये कट होतंय महिन्याला.
बर हा हा हा.
साडेसतराशे रुपये अजून लिंक करायचे हा.
बर. आणि काय?
काही नाही चालूय नव का बाकी आणि बघायाच दुसरीकड दु दुसरीकडं जॉब बघाय लागलोय हाय ह्याच फील्ड मध्ये मिळतंय का? फक्त जरा एका जागी बसून म्हणजे ऑफिसमध्ये ऑफिसवर्क. हॅलो. हा हॅलो बध बाय बघलाय